ह हॅलो मला कंटाळा आलाय. बोलाय नको झालं आता
रा पंतप्रधान रासमोर राष्ट्रपती समोर घेतात
शपत आणि नि नियुक्ती कोण करताय
आग बाई नियुक्तन ते एकच की
पतीयन वेगळ आणि नियुक्ती वेगळ ग!
त्यांच्या त्यांच्याकडे नियुक्ती करायची असते.
पंतप्रधानाचे?
नियुक्ती म्हणजे काय कामावरून काढणं नाही घालणं
मठे लागले म
मग तेच नियुक्ती च पत्र त्यांच्याकडच असतय
हम्
राष्ट्रपती
हो
हो राहा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपतीच्या समोर राष्ट्रपती न्यायाधीश समोर पीएम राष्ट्रपतीसमोर उच्च उपराष्ट्रपती राष्ट्रपतीसमोर
हम्!
संसद ते सदस्य लोकसभेचे सदस्य लोकसभा अध्यक्षासोबोर लोकसभेचे अध्यक्ष कोण
सोहम बिर्ला. ओम बिर्ला
कबीलाते
हम्म बघ कोण आहेत.
आणि राज्यभ राज्यसभाचे
पण कोण आहे ते उपराष्ट्रपती? जगताप धनकडता, जगदीप धनकड
व्ही माळवणकर.
पन पन
माळवण कर.
कोण माळवणकर?
व्ही माळवणकर नुसतं जी व्ही माळवणकर.
कोण खर?
जी व्ही माळवणकर. लोकसभा अध्यक्ष ते पहिले आहेत. पहिले
हम हो
ओमबिरलाय
हम् आणि ते महाजन पत्तीन ते करायचं होतं काय? काय झालं ते?
राहुल नार्वेकर.
हम
असं भांडायच म्हणजे होतयं.
कसं?
सकाळच्याण भांडलं तसं. हॅलो हॅलो हॅलो
हा
आवाज येत नाही तुला? हॅलो
हा
मग टेलीग्रामला बघ. येऊन किती वर्ष झालं?
हम्म
येऊन किती वर्ष झालं? दोन, तीन, चार, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, दहा, तेरा.
कोणाला?
काय कोणाला?
हा किती झालं किती? पाच वेळा झालं.
थांब सांगतो. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी
दयान नाही. कालंदर काय?
आर्य समाजाची स्थापना केलेली आहे दयानंद सा सरस्वती. रामकृष्ण मशींची नाही.
हम्म
आर्य समाजाची स्थापना कोण केली?
आर्य समाजाचे स्वामी विवेकानं--दयानंद सरस्वती.
प्रार्थना समाजाची स्थापना कोण केली?
अ राम कोणते? अ राजाराम मोहन रॉय.
प्रार्थना माहित नाही वाटत आ मरम पांडूरंग सत्तशोधक समाजाची
ते
हे माहित पाहिजे. दिग्दर्शक हे मासिक कोण सुरू केलंय?
लोकमान्य टि नाही ज्योतिबा
दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरू केले बाळ बाळशास्त्री जांबेकर.
हा.
इंदू प्र अ प्रकाश वृत्तपत्र कोणी सुरू केली? ज्ञा रा रानडे. मानवर्धन सभेची स्थापना कोण केली? दादोबा वांडुरंग. निष्काम कर्ममठची स्थापना कोण केली? महर्षी धोंडू केशव कर्वे.
हम्म, हम्म.
निष्काम कर्म अ कर्ममठ स्थापना, महाराष्ट्र केसरी वृतप्रत्र कोण कोण चालू केलं?
केसरी? लोकमान्य टिळक.
आर्य महिला समाजची स्थापना कोणी केली? अं?
आर्य समाज्याची?
आर्य स आर्य महिला समाज.
महिला समाजाचे तेनीच केले असणार आहेत की.
पंडित रमाबाई.
हम्म.
आरेजीनी वृत्तपत्र कोणी सुरू केले?
अं?
हरिजन वृत्तपत्र कोणी सुरू केले?
बाळशास्त्री जांभेकर. लोकमान्य टिळक. हरिजन.
महात्मा गांधीजी. भारतसेेवक समाजी स्था ना भारत सेवक समाज भारत समाजसेवक
हा.
ची स्थापना कोणी केली? गोपाळकृष्ण गोखले. गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला?
गोपाळकृष्ण गोखलेनी कुठलं केलं?
भारतसेेवक समाजाची स्था स्थापना गीताई ग्रंथ कोण लिहला? विनोबा भावे
मला ते प्रश्न कळाला नाही त्यो, काय म्हंटलीस तू?
कुठता? गीताई.
हम्म
हा ग्रंथ कोण लिहिला? विनोबा भावे. सेवासदनची स्थापना कोणी केली? रमाबाई हा सेवासदन रमाबाई रानडे
रमाबाई रानडेनी? आणि तेज्या अगोदर कुठला क्वेशन म्हणलीस?
पंडिता रमाबाई वेगळ्या
हम्म. ते लक्षातच राहात नाही ग म्हणजे.
एसेज ऑफ ऑल इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ कोणी लिहिला? न्या रानडे परमहंस सभेची स्थापना कोण केली?
परमहंस? स्वामी विवेकानंद.
दादोबा पांडुरंग. दी प्रॉब ब्रेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला?
कुटल काडाल्यास तू क्वेशन?
द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा
हम्म.